हॅलो.
हम्म, काय रे पाऊस हे का तिकडं?
हॅलो.
येतोय आवाज? हॅलो.
हॅलो. अरे, काय रे. ते मॅडम लगे चुकल्या करतायेत, लगेच चुगल्या करत आहेत. हा, तिला मी सांगायाचं दवाखानाला ते डोळे तपासणी कर गर्दी मध्ये
हा म विषय आहे का. घे ना
हा ना.
आहेत
काय गरज होते, बोल मग.
का नाही अरे यार सुरू झाला का तिकडं थांबलोय आता, तिकडे यायचं होत पण आता ते बसलोय इकडं बिर बिर बिर बिर सुरु झालाय आता पाऊस.
थांबत जा.
अं बघू आता मी थांबेन. उघडल्यावर रेनकोट पण नही घेतला मी अन् आता जाऊदे. वेळा तरी धोंडे धोंडे पाणी धोंड्या धोंड्या पाणी दे मागायला लावलं ना मग आम्ही मागितलं पाणी आता सुरू केलंय पाणी
हा इवून
हम् आता सुरू झालाय थोडा थोडा
हा हा हा
पाणी वाला
मग इकड ये इथं बस इथं बी धोंड्या धोंड्या पाणी करत बसं
त त्याड म्हणत होती ना उद्या जावं आज म्हणत होती ना तोरणंमाडला जावं असं
हा काय नाही हां आज त्या मॅडमनी सांगितलं त्या मॅडमनं तिकडं सांगितलं होतं ते कोंबडी ती कोंबडी पळून गेली
धनवा ते आजारी पडले म्हणे हे म्हणं आजारी पडलीय कोंबडी म्हणे
हं असं
जा हे ब अं भाऊ अ अ नऊचा टाइम दवाखान्याचा राहील आणि ग्रामपंचायत मध्ये ठेवू कारण पावसाचं वातावरण राहील ना? त्यासाठी मग तेच कॅम्पचे नियोजन करू ऑफिसला अ
म काय हे ना ते आल्यानंतर बाकी सगळं पुढचं नियोजन सर्व चालेल. आता मी एक पाठवत होतो त्यानुसार बघा मग
नियोजन पण ब ते आरोग्य समिती आरोग्य समितीचे आहे ना वडगावला एकच दिवस नको दुसऱ्या दिवशी घ्या कारण की सचिन डाक्टर ते कॅम्प ला असतील आणि ती पण आहे त्या समितीमध्ये आरोग्य समितीमध्ये तर आरोग्य समितीच्या दुसऱ्या दिवशीला सव्हीस ला ठेवते. आणि तेवीस ला ते हे कर थोडं बदल
कोणतं
अ आरोग्य समिती वडगावची चोवीस ला ठेवते. एकाच दिवशी की नको म्हणजे चांसीनीला आपण हं चांसीनीला अं... शिबर घेवू घेवू अ मग तेच सचिन डॉक्टरचं आहे शिबिरला मग त्याच्यानंतर आप आपण बुलाणा अ मलंगाव बानमोड्या या एरियाला जाऊन ते हे करून घेऊ अं
चालेल ना हा हा
त्या पद्धतीने मग करून घेऊ तस तु हे कर आणि अस्वलं आलेतं मॅडम तिचं हे म्हणत होती ना ते डेमो रेशिपी डेमो रीशिपि
तिथू
हा एक मागे पुढे ना
ती म्हणे एकचदा होणार नाही म्हणे, तेवीसला याचा डेमो घ्या.
हां
आणि चोवीस नाहीतर ममता दिवस सांगा की, आमानी म्हणता कसं काय एक- दोनदा गाडी फिरवायची तिकडं.
हु.. हे पण आहे, हे पण आहे, हो- हो होऊ शकते ना ते एकाच दिवसात पण. आ...
ते सांगतोय जे ह रेसि पीला जे हे असतील ना, तेच मग त बसून गेले ना तिथं.
हा तिथलं ते आण लगेच अ आणि बघ, अं गोद भरायचा तर लगेच होऊन जाईल ना कसं भरायचं ते, आणि मग तोपर्यंत तर अर्धवट्टे बनला जाईल डेमो रेशिपीत.
ह.. दुसरं असं हिमलगाववाल्यांना निरोप देऊन दे. सोमवारी मला वाटतं कोण येतंय काय मलगाव आणि मानमोड्याला.
कोण येत आहे?
ते बचतगट तपासणारे येत आहेत.
ते मायमच रे
अहुं हे रे आपण पुरस्कार साठी दिलेत ना.
हो तेरी, ते येतय सोमारी.
हूं.. सोनाली बोलली मला आत्ता.
मग तेच्या दप्तरं अपडेट रे आहेत का नाही त्या पद्धतीने?
काहा माहिती बो, सांगितलं तर होत आपण.
हो, रे यार हा ते करून घीवा लागे. त्यांचे सगळे अ कोण -कोण सभासह त्यांचे मॅ दप्तर व्यवस्थित आहे की नाही, मिटिंग रजिस्टर काय- काय.? ते बघतील ना ते, किती आणि पासबुक बघतील. येऊ दे आता पुण्या पुण्याहून येत आहेत ना का नाशिक?
आपलेच हेत पुण्यावाले.
खरं ना... गिरास... ते सर आहे का सोबत? गिराशी सर.. गिराशी सर पण येतील का?... ते नाही. हा गट महिला विभाग येईल कदाचित, गटाच वगैरे.
बाकी काय म्हणतो आणखी?
काय नाही. कोण आणि स
पुण्याला जायला येणार तो काल तुम्ही बहीण
अडीच अस ना ह बरोबर आणि आपले महाराज आहेत का नाहीत, महाराज, महाराज.
आतिगे
तू बाहेर ये.
हॅलो.
अर सोमवारी तेवढं लवकर प्लॅनिंग करावं लागेल यार. अरे आपले ते ठराव, यांचं शे आरपिनचे ते बाकीच येणार तो करून पण नाही देणार हो....
सांगून त्यांच्याकड देऊया.
हो आणि आणि टाइम तुमचे पाच न सहा न वाजतात मग केलं. वाजून गेले डेमो डेमो
हम्म हम्म
काय रे पावसात का नाही
नाही रे कोडीकड गेल ये ती कोडीकड गेल ये.
फिल्डवर जा फिल्डवर जा बर बसलेय का बसलेय मॅडम
अस ती ऑफिस मध्ये ये ती ऑफिस मध्ये मी बाहेर ये. हम्म बाहेर पिरूच्या झाडाखाली आलोय मी
हा का ते बुधवारी येणार आहे का बुधवारी येईल ना ती मॅडम
हा हो
एक दिवस आगोदर ना एक दिवस अगोदर आहे ना ते व्हडिओ शुटिंग वाले
सेम डे येतील ते ते तेवीस चा घेणार येत.
आं
प्रवीण प्रवीण प्लाझाला आहे ना त्यानी च बुकिंग प्रवीण प्लाझा ना
अरे अजून काहीच नाहीये अजून तसं काहीच नाहीये ना अजून
कमी झालं का?
फोन करणार होते नंतर आलाच नाही फोन त्यांचा हम्म
आणि तू आपलं टाइम टेबल
नाही ना अजून कुठं पाठवला मी नाही ना फायनल व्हायच बाकीये. पाठवला नाही मग मी आज
हम्म हम्म हम्म हम्म आपल्याकडे जोरात आहे काय रे पाऊस नाही करू सोमवारी पाठव सोमवारी पाठवतो. हो.
सोमवारी आपल्याकड
पाऊस जात आहे का आपल्याकडं
हम्म
ओला होवून जाईल. येता येता. आ.
हम्म हम हम्म हम.
बघू आता. काय यार? दुसरं. ते आपलं पुढच्या महिन्यात ट्रेनिंग आहे का?
हम्म.
- वैभव सर येणार.
हम्म. येतील ना.
आपलं बजेट करता याल काय? फिक्स माहिती की नाही कधी येणार?
कामे पटापट टाकू डायरेट.
आणि रोपं रे आपले रोप कधी येणार?
हम. अरे कुठं काय रोप यार माल काय सांगू तुला खरंच हा.
नाही कुठे लावणार? पाऊस पाऊस
ऑर्डर फिक्स होईल त्यानंतर
हा ना.
ह.
हम्. बघुया काय करायचं यार? कलत नाही.
हम्म ते ना. बाकी काय म्हणतो आणखी?
काय नाही होत लवकर लवकर. जर आलं काय? रो वगैरे आपल्या पण व्यवस्थित कर देऊ लागवड वगैरे पाऊस नाही बरोबर आहे यंदा काय? पावस नाही म्हणतायत बरोबर. आपले ते रोप पण बुकिंग झालेयत काही नाही अजून.
होर को काय झालेल नाही.
कनी?
वरपड वगैर काही झालं नाही तर कस का
पुढच्या मेहनतच का सगळं?
देत नाही तो माची ऑर्डर काढू शकणार नाहीये.
जोपर्यंत हे नाही. भेटत नाही तोपर्यंत का?
हम्म.
इथली चांगली जागा आहे तेथरीची. तित्रीमध्ये
हा ना.
हां.
ह ह ह.
आणि चे एक याच काम घेऊ रे मी. घे.
आपलं ते वडगावच हे अ ती बीटच. बघु आता सचिन डॉक्टर काय म्हणतात त्यांचा घ घेऊन घेऊ ना पु ह सोमवारीे बोलून घेऊ आपण आ
अ चालू बिल मय दहा आणि दहा वीस वीस आणि चाळीस हजार गोळ्या आणि आपण
हॅलो
असा हा बोल ना बोल ना आवाज येतो ना तुझा
मी अ मी येरे मग थोडं कमी झालाय पाऊस येतो तिकड हळूहळू हा
आता इकडे येऊन बघ मी काय म्हणशील तो आता निघशील केव्हा तिथून
आता थोडं हे होतय पावी कमी भीरभीर कमी रात्र दिवस सुरू हो दे हाे काढेपर्यंत
म्हणजे फॅमिलीच इकडे आणतो काय तू आता
खूप फॅमिली आहे तळ आहे तेवढंच ना हां ना तिथं फॅमिली तिथंच आहे ना रे तिथंच हाय
हा मग तू एकटाच काम करतो
आह
तू एकटाच जातो
हॅलो ते तिथंच आहेत मग काय
हम्मं
विचालरे आ
अरे मी काय म्हणतोय ऐक ना हॅलो सोमवारी कुठे जाणार रे तू
सोमवारी तोये ना मानमुडि मलगांव बुला नवा चा